हॅलो! हो हो येतोय येतोयं. येत तेच मला कळ की तुम्ही टेलरिंग वगैरे काम करता? तर मला विचारायचं, काय काय शिवता तुम्ही?
सगळ शिवते. ब्लाऊज, ड्रेस, घागरा, वनपीस म्हणजे, प्रत्येक गोष्ट तर येते मला आता मला फॅशन डिझायनर पण करायची आहे.
बरं बरं.
म्हणजे आता हा हा आहे. पण ह्याच्या शी पण मोठा बिजनेस वाढवायचा आहे. मला.
बरं मग कुठला कुठ? कुठे करायचंय फॅशन डिझायनिंग वगैरे, काय विचार केला की, ऑनलाईन बघत आहात.
ना ऑनलाईन तर नाही, आमच्या इकडेच कुठेतरी बघेन. ऑनलाईन जास्त कसा समजत नाही, ते परत परत सांगत नाही. म्हणून मी असं ऑनलाईन
हा हा कारण, की कपड्याला वगैरे पण हात लावायला. मिळत नाही, ना ते हातात धरून शिवण
हा म्हणजे, ते म्हणजे आता येतं तर मला सगला पण त्यावी सांगतलेला समजायला पाहिजे ना.
बरोबर आहे. आणि त्यांची पद्धत पण वेगळी असते. ऑफलाईन शिकवणाऱ्यांची. ते आपल्याला समोर बोलून मेजरमेंट कसे घ्यायचे काय घ्यायचे? एवढं बारीक डिटेल हे करतात.
तर झालं तेच करायचंय म्हणजे, मला पुढं जायचंय ते तर सगळं शिवते. मी पण आमच्या इथं आपल्या बायका अशा आहेत, की म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवून नेतात. पण पैसे देत नाहीत.
हा तोच तोच आणि ड्रेसच वगैरे पण कस आहे म्हणजे येतात का बायका शिवायला आधी आधी यायच्या तशाच येतात, की आता कमी झाल्यात.
आता पाऊस असल्यामुळे कस फंक्शन नाहित ना कार्यक्रम नाही कुठलं? तर मग आता. कमी आहेत जास्त नाही, जर अस सीझन असला ना वगैरे तर मग चालूचं आसतात. तर एवढं असतात. की टाईम भेटत नाही, एवढे आसतात. दिवाळी आता आता लग्न सीझन होत ना. मग तेव्हा खूप ऑर्डर असायच्या.
पण तरी मी असं ऐकलंय की अस हे क ऑनलाईन गोष्टीमुळे पण खूप बिझनेस परिणाम झालाय कपडे शिवाय
हो.
ऑनलाईन कस स्वस्त मिळत. आणि लोक मग यूज आणि थ्रू म्हणजे अस पूर्वीसारखं एक कापड खूप दिवस छान चालत. ते नाही, का पार ते जे शिलाई उसवेल ते फाटेल वर असे, असं नाही लोक बघत आजकाल लोक फक्त
पण शिवलेला असला, तो कसा एकदम जास्त वेळ टिक त काय का शिलाई एकदम पक्की असते, ना आणि दोन तीन शिलाई असतात. तुम्हाला पाहिजे, तसं करू शकता. एकदम फिटिंग प्रॉपर पण ऑनलाईन तसं नाही ना
कापड पण चांगलं घेतलं जातं. आपण आपल्या हाताने घेतो. कॉटन हे ते पण आजकालच्या मुली किंवा आजकालच्या ज्या लहान वयाने पण तितक्या नाही का लहान मुल बायका आहेत. त्या सध्या ऑनलाईनच ऑनलाईनचं घ्यायला बघतात म्हणजे लेगिन्स आणि कुर्ती लेगिन्स
हा आता आता जास्त तर तेच चाल्यात लेगीस कुर्ती, प्लाझो
हा कोयड सेट
हा. ऑनलाईन आणि स्वस्त भेटत ना म्हणून जास्त तर तेचं ऑनलाइन घेतात.
आणि मग हे आजकाल ओढणी वगरेच पण एवढं काही हे नाइ पूर्वी कसं ओढणी घेतल्या शि
आता सगळी मॉडर्न व्हायला बघतात म्हणून ओढणी त जास्त घेत नाई घेतली तरी फॅशन मध्ये हातावर वग
हो हो पण मग हेच्यात तुमच्या बिझनेस वर काय परिणाम झालाय?
परिणाम तर झालाचं कारण का सगळे ऑनलाईन मागवणार तर मग शिवायला आणि आमच्या इथं असाय की म्हणजे घरा घरास टेलर आहेत. गावात तेच्या गावात ठिकाणी खूप आहेत ना आणि शिलाई कमी घेतात कारण का आता दुसऱ्या आता दुसऱ्या का जायला नको म्हणून आपल्या का या साठी म्हणून शिलाई म कमी लावतात. म मेहनत हाय तेवढं पैसे भेटत नाइत.
बरोबरहें त्यांनी आणि दुसऱ्यांनी कमी केेले तर लोक तिथेचं जाणार ना.
हा.
क्वालिटी आणि अशा वेळेला लोक क्वालिटी पण नाइ बघत ऑनलाईन तर इतक स्वस्त मिळतंय इतकं स्वस्त मिळतंय म्हणून, ऑफलाईन पन त्यांना तसच पाहिजे नस्स पण क्वालिटी नाही बघणार मग
क्वालिटी नाहीच बघत जास्त तर आता सगळी पैशाकडेच बघतात
पण त्याने पैसे दिले तरी काय अं सहाशे रुपयाला तीन कोड ते ते तीन महिने पण नाही जाणार
मग तरी घेतात कारण का स्वस्त असल्यावर माणूस कसा घेतोच
तेच तेच आणि ते तीन महिने पण नाही जाणार पण तरी त्यांना असं वाटतं अरे स्वस्त कमी त्या म्हणजे ते किती की ती टिकेल काय टिकेल ह्याच्याशी काहीच त्यांना हे नसत घेणं देणं ह ना
आता लग्न सीझन मध्ये तर ऑर्डर होत आता तर पाऊस आहे म्हणून जास्त कोण सण वगैरे असले ना, का असतात नाहीतर काय नाय जास्त तर ऑनलाईनच आता करतात
हम्मम् आणि कस काय काय वेळेला एकदम आयत्या वेळेला टेलर कडे पण खूप काम असेल हे असेल तर मग ते ऑनलाईन मागवतात
ते झालंच
ह कारण की दिवाळीच्या वेळेला वगैरे सगळेच येतात आणि नाही तेव्हा वर्षभर कुणी नसतं. आणि मग ज्या वेळेला सिझन असतो तेव्हा सगळे येतात तेव्हा मग आपली पण अं हे कमी पडते ना किती जणांच काम किती नाही म्हटलं तरी रात्रंदिवस जागून जणांचं काम करणार
मग तेच आणि एवढी मेहनत करून जास्त पैसा पण नाही भेटत
तुम्हाला तीच ठेवावी लागते असा नाय सिझन आहे म्हणून महाग दिला आणि हे केला असा पण नाही चालत
हो
मग कोण येणार असं पण होऊन जातं पण आणि ऑनलाईन नेमकं त्यावेेळेला ऑफर्स असतात.
हो ऑनलाईन ऑफर लागतात दिवाळीत वगैरे तसं आपल्याला नाही ठेवून जमत कारण का अस्तर वगैरे सगळ आणाय तर लागतच आणि आपला चांगला क्वालिटीचा असत
आणि त्यांचं ते अस्तरचे वगैरे पण भाव वाढतात.
हो. पण आपण वाढवला का त्यांना जमत नाही ना.
तेच तेच त्यांना असं वाटत त्यांना ते नाही करत की ह्याच्या माग मटेरियल जे लागतंय, लेस म्हणा लटकन म्हणा, हूक म्हणा, प्रेस बटन म्हणा,
हो आणि शिवून पण येतात त्यांना चांगल्या चांगल्या डिझाईन पण पाहिजे असतात, परत पैसे पन कमी पाहिजे असतात. आणि एकेक दोन दोन महिन्यात देत पण नाही
ऑनलाइन फॅशन बघतात आणि त्या फॅशन नुसार त्यांना शिवून हवं असतं. ब्लाउज चे गळे म्हणा, किंवा टॉप कुडत्याच गळा म्हणा, पॅटर्न म्हणा हे सगळं ऑनलाइन बघायचं आणि टेलर कडे जायचं आणि टेलर ने भाव सा सांगितलं ते त्याच्या कष्ट करून म्हणलं नाइ का त्याचे कष्ट धरून कि बात त्याला एका गळ्याला हे करताना पाईपलाईनचे किती पैसे होतात पायपिंगचे पायपिंगचे पायपिंगचे पैसे किती होतात वगरे ते सांगितले तर म्हणतात ऑनलाईन तर एवढं नीट मिळते सौस
हो जास्त तर म तिकडूनचं घेतात. पण क्वालिटी शिवूनं आपली मेहनत
हम्म हम्म त्याच्या वस्तूला
लस सगळं लागतना लेस, अस्तर, नाथ
हम्म आणि हात हातांच्या वस्तूला नि आता बाहेर किती किंमते. हाताने विणलेल्या गोष्टीला म्हणा किंवा हाताची कला कुसर केलेल्या वस्तू म्हणा हे म्हणा पण फक्त टेलरिंग मध्ये हातने अं शिवलेल्या गोष्टींना हे नाहीये ते बाहेरचं जे मिळतात ऑनलाईन त्यांना साध ती वेगळी मशीन असते ना एक साथ शिवल्यासारखी तिथं एक माणूस बसून थोडशी हुतो एक एक
नाइ वेगवेगळ आणि ते कटिंग वगरे त्यां सगळे एकदाचं असते ना. आणि लो क्वालिटीचा तरी सुद्धा आपल्या हा महिलांना तेच आवडतं
कट्ट्यांच कापडचं किती वाईट असत.
हो म्हणून ते पैसे
तेच आणि लोक कांना तरी तेच हवं असं त्यांना महत्व नाइ कर किंवा त्यांना नाइ का कामाचं म तुमच्या इथे जास्त काय शिवून घेतात तुमच्याकडनं
आ म माझ्याकडूनं जास्त ड्रेस येतात. म्हणजे पोरी वगरे येतात ड्रेस आणि सीझन असेल तर हा कॉलेजच्या मुली आहेत ड्रेस वन पीस म्हणजे फॅशनच श ना मी टू पीस घागरा वगैरे मग आता लग्नामध्ये घागर घालतो मु वगैरे शिवते प्लाझो वगैरे जशी फॅशन येत तशी
वनपीस मध्ये काय आहे
पनपीस मध्ये पण खूप प्रकार आहेत
बर म्हणजे ते ह लंग मॅक्सी स
हा ते हा लॉगवाले जास्त तर लँंगच घेतात लग्नात वगैरे तसंच चालत ना आणि घागरा आणि प्लाझो सेट मध्ये पण आता मध्येच फॅशन आलेले
ह
जशी फॅशनल
हा मग तुम्ही त्यांनी सांगितले बघून तुमच्या तुमच्या पद्धतीने शिवता का
हा ते फोटो दाखवतात ना आपल्याला मग फोटो दाखव दाखव मग तसं शिवते
ह बर म्हणजे तुम्हाला चांगलं जमते ऑनलाईन नवीन प्रकारच कारण की ज लोक येत असतील ते नवीनच वेगवेगळे डिझाईन सांगत असतील ना हो हो तेच तेच,
ठीक आहे
चालेल हो हो बोलू आपण छान वाटल्या ह विचार बोलून ह
हा करा कधी पण कॉल
हो हो करेल नक्की हो